हॅलो हा बोल ना
आवाज येतोय काय?
मी तेच म्हणत होते. फोन करणार करणार त आता म्हटलं कवा क कधी मी बोर झले तुझाचा आला बाई अगं मला ना थोडस म्हजे
आता मी काय मी फोन केल्यावर तू मला विचारतीस रेसिपी वगैरे मी फोन केलावर स्वतःहून तर एक कॉल कधी करत नायेस तू
अगं नाही ग तसं काय नाहीये. मी करणारच होते. पण ते म्हणतात ना मनात असते करणार करणार पण आता तुला कळलं का मला पण त्याच्यामुंळ तुझाच फोन आला बघ.
होय.
अगं मल ला ना रेसिपी हवी होती. हूं
आता काय बनवतेस आज काय नवीन किंवा आज काय विशेष अस रेसिपी
अभिशेष काही नाही ग पण आपलं म्हटलं करावं काहीतरी आत भाज्यांचा आणि ह्याचा फार प्रॉब्लेम होतोय ग म्हणजे फार
आता उन्हाळ्यामुळे अगं भाज्या पण खूप महाग झाल्
हा आणि महाग पण झाल्यात ना.
हा
सगळच महाग आहे तसं काही एवढं हे विषय नाही पण तरी पण म्हटलं जरा वेगळं काहीतरी बघूया.
हूं
जमतय हा म्हणून म्हंटलं पण थोडस म्हणजे मला माहिती आहे थोडंफार
हम्म
अम
काय बनवायचंय म्हणजे?
अगं चिकनची रेसिपी बनवायची म्हणजे भात
म्हणजे पुलाव करायचाय का?
पुलाव हा पुलाव करायचा
बिर्याणी वेगळी येते बघ आणि
हो हो आहे सॉरी हो न माझ पण मला काय हा मला काय म्हणायचंय एक पुलाव म्हणतेस ना मग तो म्हणजे भाज्यांचाच ठर असतो ना
हम्म
मग तू कसला करतेस पुलाव?
अगं मी नॉनव्हेजचा पण बनवते आता भाज्यांचा आता कस प्रॉब्लेम होत तो ना ग उन्हाने महाग पण झाले आणि तेच तेच घरात कोण खातच नाहीये मग आता नॉनव्हेज वेगळ काय असं पटकन होत निलं ना पुलावच कर
अग मी तर पहिल्या त असं ऐकते ग नॉनव्हेज हॅलो कारण भाज्यांचा पुलावा अस
हा भाज्यांचा पुलाव छान लागतोय रेग्युलर साठी चिकनपुलाव बनवून बघतो तू तू परत परत बनवशील आणि का बनवायला तर काय इझी तुला सांगू इतक सोपाय बनवायला आणि खायला तर त्याच्याहून हा हा खूप चवीस्ट लागत अगं
होय का आ सांग ना मग कसं बनवायचं
हो हो सांगते ना ग अ सगळ्यात आधी चिकन घेऊन यायचं आता तू किती आणणार आहेस त्याच्यावर म्हणजे जेवढे चिकन असेल तेवढेच तुझं तांदुळाचे प्रमाण असायला पाहिजे आणि अस तब बिर्याणीला आपण बासमती राईस वापर दिल्ली राईस वापर पर ते चिकनला ह्या चिकन पुलावला ना तू कोणताही राईस वापरू शकतीस फक्त तितकाच कि तो चिकट वगैरे नाही वापरायचा. चिकट भात असतो बाबा इंद्रायणी इंद्रायणी आस तोय ना तांदूळ तो नाही वापरायचा फक्त तर बाकी तू बिर्याणी टाईप मधे कोणताही वापरू शकतीस पुलावला सगळ्यात आधी अगं चिकन धुन घ्यायचं तुला मी सांगित लेलं बघ एकदा चिकन कस स्वच्छ करायचं विनेगर आणि लिंबू वगैरे टाकून स्वच्छ करायचं चिकन आणि त्याला मॅरीनेश ते म आता आपण बिर्याणीला करतोय? ह्याला मॅरिनेशन करायची काही गरज नाहीये. तरी पण तू मीठ. हळद आणि आपला काहीतरी आता गरम मसाला वगैरे असतोय किंवा लाल तिखट लावून जरा ठेवायचं चिकनला एवढंच किंवा थोडं लिंबू टाकू शकतीस मॅरिनेशन एक पाच दहा मिनिटात उरलीच क म्हणजे दही वगैरे टाकायची काय गरज नाही आहे मॅरीनेशन पटकन होण्यासाठी आपण सांगते मी तुला म मॅरिनेशनसाठी ती आपण अ थोडस मीठ घालायचं. हळद घालायची आणि थोडस गरम मसाला आणि थोडस च लिंबू आणि उगच थो चटणी घालायची एवढंच म्हणजे सगळे सुखे मसाले आपण म्हणतो ना जगभरातले सगळे सुखे मसाले
काय अर्धा घालायचा का त्याच्यातला पण अर्धा अर्धा
अर्धा घालायचा अर्धा जरा लिंबू चिकन नुसार कारन आपण दहि पण युज करनार हाय टॅमॅटो पण यूज करणार आहे त्याच्या अंदजावर आपण लिंबू घालायच.
आंबट होण्याची शक्य कसं हाय ना आ लिंबू दोन्ही एक टाकणार म्हटल्यावर
हा म्हणूनच म्हटलं लिंबू जरासं बेतात वापरायचं म्हणजे हात राखून वापर की अ किती आपल्याला अंदाज कळतोयस की गं किती वापरायचं काय वाप परायचा मगं कांदा उभा-उभा कापायचा टामॅटो उभा कापायचा आल्लं, लसूण, मिरची, कोथिंबीर फाईन पेस्ट करून घ्यायची. आणि अ पातील्यामध्ये किंवा तो कुकरमध्ये घालणार असतील किंवा पातील्यामध्ये करणार असतील तर त्यात तेल टाकायचं आणि जर सा तूप टाकायचं थोडं मिक्स करायचा किंवा तू फक्त तूप ही वापरू शकतेस किंवा तेल ही वापरू शकतेस जसं तुझ्या घरी खातात किंवा आवडी आहे तसं त्यामध्ये जिरं, लवंग, दालचिनी, तमालपत्र, जावित्री अ ते फूल असते बघ ते दगडी फू
हा नाही ते त्रिफुल
त्रिफुल हा ते फुल टाकायचा आणि तमालपत्र टाकायचा हे म्हणजे खडे मसाले सगळे आपण अ युज करणार आहेत. खडे मसाले वे
खे टाकायचे का त्याचा हा म्हणजे पूढ करायचे त्याचे
की मसाले टाकायचे सगळे आणि ह्य को वेलची छोटी वेलची दोन-तीन आणि मोठी वेलची एक, एक एवढ टांग आहे आणि त्यात एकदम गॅस लक्षात ठेव गॅस बारीक कर, गॅस बारीक करायच मीडियम तापवायचे आणि हे मसाले भाजून घ्यायचं गॅस फास्ट केल्यांत टेस्ट एकदम बेकार लागते अगं
हा
कमी गॅसवररच भाजून घे आणि त्यानंतर ना मग त्याच्यात तर आपण कांद्याचा प्रमाण वापरे दोन-तीन कांदे कापायचे मोठे-मोठे आणि टॉमेटो म्हणजे तुझं चिकन जसं हाय तेच्यावर घे आणि टॉमेटो कांदे चांगले भाजून जून घ्यायचं म्हणजे कारखने चळून घ्या त्या म्हणजे आपण बरिस्ता अस नाही त्या खडे मसाल्यातच कांदा टाकाचा थोडस मीठ टाकाय कारण मिठान कांदा पटकन शिजत हे होतय भाजला जातोय आणि ते भाजल्यानंतर ना मग त्याच्यात टमॅटो टाकायचे टामॅटो वर पण थोडस मीठ टाकायचं आणि भाजून घ्यायचं चांगल परतून घ्यायच परतल्यानंतर मग-मग गॅस थोडासा बारीक करून ती आपन पेस्ट केलेली ना आल्लं, लसूण चन मिरची पेस्ट
हा
तेल सुटू पर्यंत भाजायचं आणि आत्ता तं आपण अ मॅरिनेशन करताना कसं लक्षात ठेवायचं की त्या मध्ये मसाले मी तुला टाक म्हनले ह! सुके मसाले पण ते क कमी टाक कमी प्रमाणात वाप
हा कारण आपण त्याच्यात
ह-हा-हो तेलामध्ये हे पण आपण वापरणार आहे त्यामुळे कमी वापरायचे. म आता आता हे पूर्ण हा मसाला जो आपला आहे तो आता भाजलेला जातोय ना व्यवस्थित. मग त्यामध्ये आपण हळद, मीठ आणि गरम मसाला आणि पुलाव मसाला आणि चटणी थोडीशी-थोडीशी लाल तिखट टाकायचं. चांगलं भाजून घ्यायच मसाले. आणि चांगलं तेल सुटस र्यंत भाजल्यानंतर नं चिकन टाकायचं त्यात.
हा हा!
कन टाकलीस? चिकन टाकून एक त्यात दही टाकायचाय त्यात चिकन टाक लय तीकन चिकन टाकायच्या आधी दही टाक. तोडसं
आणि मग अ हे कर मग चिकन टाक कून गरम पाणी टाकायचं त्या. भाजायचं वाफलायचं चिक कन आणि मग त्यात गरम पाणी घालायाचं म्हणजे भाता भात केवडाय त्याच्यानुसार गरम पाणी घालायचं आणि झाकून घ्यायचं शिजवायचं त्याला शिजवायचं म्ह एक दोन उकळी काढायच्या कारण चिकन वाफीवर शिस्त लगेच. समजलं? मग त्यानंतर नं तो राईस असतोय ना राईस राईस. राईस आपण आधीच एका अर्धा तास आधी पाण्यात भिजत घालत ठेवायचा धुन स्वच्छ. त्यानंतर तो त्या गरम पाण्यात ओतायचा. त्या चिकनच्या
हा.
हलवायचं. मीठ प्रमाणानुसार बघायचं. तू टाकल्यास काय नाहीस वगैरे पाणी आणि कोथिंबीर पुदीना टाकायचा आणि झाकून टाकायचं. आणि मग शिजू द्यायचं. आणि पहिले एक पाच मिनिट गॅस मो टा ठेव. एक उकळी आली की पूर परत गॅस एक दहा पंधरा मिनिटं बारीक कर आणि मग एकदम शेवटला पूर्णच बारीक कर. समस्तय हॅलो! हॅलो! आवाज येतोय काय गं? हॅलो!
हॅलो!
आवाज येतोय ना? ऐकलंस ना?
हो हो ऐकलंय.
असं काय करतेस मग, असं काय आवाज आला नाइ एकदम तुझा. हॅलो! हॅलो! आवाज येतोय काय माझा?
हॅलो! आवाज येतोय ना?
की तू ऐकलीस ना माझी रेसिपी? सांगितलेली मग मध्येच काय आवाज कट झाला.
आ ते थोडसं काय माहिती? काय इश्यू झाला पण
सगळं ऐकू आलं ना प्रॉपर?
हो! अं म्हण जे कुठून माहितय का? ते सगळं टाकायचं मसाले वगैरे टाकायचं इथून सांग परत
टाकलेस ना? मग परत गरम पाणी घालायचं, त्याच्यात चिकन घालायचं, मग गरम पाणी ओत. यच आणि त्यानंतर तो राईस टाकायचा. अच्
हा!
हा आणिक एक अर्धा तास शिजू द्यायचं. फक्त आधी गॅस मोठा ठेव. त्यानंतर नं सगळचं बारीक कर.
म्हणजे त्यात तरच सगळं शिजवून
हा मग अर्क उतरतो ना चिकनचा त्यामुळे छान लागतोय तो. हो. करून बघ आणि मला कॉल कर.
हो हो हो चालेल चालेल.
हा ठिव काय? हा बाय.
बाय.